ह पाच.
हो येतोय की.
हम्म आवरला.
हो झालं. की जेवण झालं का नाही तुझं?
हो हो झालं जेवण झालं मगाशीच.
तेच आता आषाढी वारीच सगळं ऐकत बसले होते ग मगाशी.
हा हा.
तुमच्या शाळेत वगैरे असे निघत होते हो आता आहे की शनिवारी बघ. तुमच्या शाळेत अशी दिंडी वगैरे निघत होते का आधी लहानपणी?
हो हो निघत होते लहान मुलांची.
हो. आम्ही पण जात होतो.
हो आमी म्हणजे प्रत्येकास वयोगटानुसार असायचे.
हो आम्ही सातवी पर्यंत होती बघा आम्हाला.
म्हणजे पालखी माग अ हे करायचे. पालखी यायची ना त्या दिवशी साडेती दिंडी पण निघायची.
असं आहे आमच्या इथे तसं नाही म्हणजे आम्ही काय करत होतो. म्हणजे असे फक्त तुळस वगैरे अशी घेऊन किंवा कोण टाळ वगैरे कोणाकडे जा घरात अवेलेबल असेल तशी प्रसाद वगैरे असं घेऊन आम्ही फक्त शाळेपासून ते एक थोड्या शांतरापर्यंत एक किलोमीटरच्या आधी आतच फिरवत होते तेवढंच आणि आणत होते घरी परत.
हा ह.
असं होतं म्हणजे पालखी वगैरे तर काय निघत नव्हती आमच्या इथून कारण पालखी आमच्या इथ थोडीशी लांब आहे ना आता मग मग त्याच्या मागे तर नव्हती पण इथलं इथं काढत होते.
हम्म नाही शमच्याग म्हणजे पालखी शाळे जवळून जायची ना त्यामुळं हम्म.
आमच इथून नाहीये जवळ त्यामुळ पालखीच्या मागेने पण असं इकड एक मंदिर होत आहे म्हणजे अजून तेे तिथं मंदिरापर्यंत काढत होते ती विठ्ठलाची आणि रुक्मिणीचं मंदिर आहे तेवढंच काढत होते. आज सकाळी मी बघितलं इथे आमच्या इथे एक मंदिर आहे. तिथं आता लहान मुलांचे म्हणजे एक ट्वीन्स आहेत वाटत ती दोघं. त्यांच दोघांच वारीचं शूट चालू होतं मंदिरात त्या.
हम्म.
मग मी सांगितलं त्यांना माहित नाही वाट त इथं पण मंदिर आहे अजून ते थोडस आतल्या साईडला असल्यामुळे जास्त कुणाला माहिती नाही आहे ते मंदिर.
हा हा.
मग त्यांना सांगितल तिथ पण काढू शकता किंवा तिथ कस थोडसे पायऱ्या वगैरे पण आहेत बसायला अस जास्त फोटोशूट ला वगैरे छान वाटते.
फोटोशूट साठी शोधत होते का?
हा म्हणजे ते इथल्या मंदिरात करत होते. या मंदिरात पायऱ्या वगैरे एवढ्या काही नाहीये. दोनच पायऱ्या वगैरे अस छोटसच मदीर हाय. मग तिकड थोडस मोठं आहे ना मंदिर. म ते जास्त आत असल्यामुळे कुणाला माहिती नाहीय ते. आणि ते बहुतेक नवीनच आहे तिथ राहते त्या एरितात. मग त्यांना सांगितल मी इथ करा. हो जातो ना आम्ही सारख जातो.
हम्म
पण अजून जवळून दर्शन तर एक दोन वेळात झालंय. पण अस मुखदर्शन वगैरे झालंय भरपूर वेळा.
हम्म.
माझी आत्या तिथल्या जवळच्याच गावात राहती ना त्यामुळे मग आम्ही. तिकड जाता येता जातो. हम्म किंवा अस कुलदेवताचं दर्शन वगैरे घ्यायला गेलो कधी वर्षातून एकदा वगैरे तर तेव्हा येतं सगळे दर्शन करचच.
कुठल तुमच कुलदैव तसं गाव?
जेजुरीचच हाय.
हा. हा. अच्छा!
मग तिकडन जाऊन येता येता मग आत्याकडे वगैरे समजा गेल तर मग दर्शन करूनच येतो. विठ्ठलचं वगैरे. आत्ता डिसेंबरमध्येच गेलो होतोत आम्ही. गर्दीत नाही जात. पण गर्दी नेहमी तिथं असतीच.
असते. अशी पण असते एरवी.
हो. पण आता काहीतरी ते पास पण चालू केलय ना ऑनलाईन पास कि ते ऑनलाईन पास तिथं काढलं की डायरेक्ट दर्शने वगैरे असं.
हो का.
हो मी डिसेंबरला गेलते ना आतामध्ये. तेव्हा तिथं आम्ही विचारलं होत. तिथ म्हणजे एका ऑनलान चालू होत. ते पायऱ्या वगैरे आहेत ना तिथून वरती जायला. तिथे ते ऑनलाईनच भरपूर जण बसले होते करत. मग मी म्हटले ये ऑनलाईन काय आहे सगळेजण लॅप वगैरे घेऊन बसलेत वगैरे करत. म त्या एकाना विचारल्यावर त्यांनी सांगित लॉकर होत त्यांच्याकडे मोबाईल वगेरे ठेवण्यासाठी त्यांना विचार त्यांनी सांगित म्ह की ज्यांना म्हणजे शक्य नाहीे पायरी म्हणजे एवढं रांगेत उभारून यायचं ते डायरेक्ट पास काढून जातात म्हणले. मग ते मोबाईल वरती दिलत.
डेला हे करत असतील.
हा व्ही आय पी दर्शन कसे देतात ना तशा टाईप पण तिथं पण रांग आहे. पण एवढी नाही की जेवढी ती इथं लागती तशी.
हम्म. बफ बऱ्यापैकी वयस् कर माणसच जातात ना पंढरपूरला.
हो. मग ते त्यांना आणि आता कस सांगितलंय जास्त जे वयोवृद्ध आहेत. ज्यांना जास्त वेळ उभारणं होत नाही किंवा चालणं होत नाही त्यांना डायरेक्ट दर्शन द्या फटकन म्हणून सांगितलंय तिथं आता.
हा तेच बरं आहे.
ते एक झालं की त्यांना पण टेन्शन जातं ग. त्यांना कसं आता शेवटी हे बघ त्यांनी दुसरे काय करणार- आता दुसरं तरी काय करणार त्यांनी त्या मंदिराशिवाय त्यांना आता काय हेच नाहीये म्हणजे
तेच ना दुसरीकडे कुठं जाता येत नाही त्यांना.
कर्मणुकीचं साधन आता तरी सध्या त्यांच्यासाठी देव मंदिर वगैरेच
हम्म.
मग त्यांच्यासाठी ते दर्शन लवकर आणि फास्ट देण्यासाठी ते त्यांना सांगितले की जे गयावृद्ध दिसतात त्यांना दर्शन द्यायलागयचं म्हणून
तेवढे एक बरे
हो त्या दिवशी तर आम्हाला रात्री बारा वाजता आम्ही पूर्ण म्हणजे रांगेत उभारण्यासाठीच गेलो होतो कि होल म्हंटलं एक तासात दोन तासात दर्शनला इ तर ल तीन तास लागतील पण आम्ही जसं जसं पुढं जातोय रांग शोधण्यासाठी की कुठून रांग चालू झालीय तर पार त्या चंद्रभागेपासून रांग लागली होती मग म्हंटलं आता नाही होणार हे पहाटे चालू राहील हो पहाटेपर्यंत चालू राहील आणि त्यात कसं झालं आम्ही सकाळी लवकर उठून लवकर सगळे दर्श श केले होते ना त्यामुळे मग आमच ते एक स्टॅमिना नव्हता एवढं रात्री थांबायचं परत यथं मग त्यांना ऍप वगैरे विचारलं ते कसं करायचंय मग त्यांनी ते दाखवलं सगळं गुगल ववरन मग ते मोबाईल वरती पण करून दिलत त्यानी की ज्यावेळेस आता तुम्हाला ज्या वळे दर्शन घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही करा पण तरी तिथं एक तास जातोच तरी त्या दर्शनाला पण कारण आता खूप जणांना कळालंय ना
हो ह त का सगळेच वापरणार मग ते
हा काहीतरी पाचशे रुपये पर पर्सन वाटतय असं काहीतरी आहे
पाचशे रुपये
हा पाचशे का तीनशे रुपये काहीतरी असं आहे ते दर्शन तिकीट
हम् हम
मग ते बघितलं ग मी त्यांनी पण मग तरी म्हणत होते आता खूप जण काढते त्यामुळ एक दीड तास तरी धरून चालाच तुम दर्शनाला तुम्हाला
ह वेळ लागणारच आता माणसच महिला बरेच
होा ह आम्ही त्या दिवशी मुखदर्शनच घेतलं फक्त तिथं मुखदर्शनाला तर कोही नव्हतं आम्ही निवाणतो उभारून दर्शन घेतलं एक एकदा ते पण बरं वाटतं का की आपण एवढं समोर जातोय आणि आपण दोन मिनिटं पण त्या देवाकडे बघायच्या आधीच आपल्याला बाहेर आकल होतं हाकलं जात मग त्यापेक्षा मुखदर्शनापासून कसं आपण आपल्याला मनसोक्त देवभत येतो त्यांनी पण आपल्याला बघतो अस तरी वाट ना आपल्याला की हा बाबा देवानी पण मार बगघेतला
असं काही नाही कि समोरच ना, समोरूनच झालं पाहिजे.
श्रद्धा पाहिजे मनातून फक्त कि हा बाबा, मी आलोय तुला भेटायला.
पण त्या दिवशीच खरंच मुखदर्शन खूप छान झालं असं म्हणजे अ मुखदर्शनाची जिथं रांग लागती ना तिथून डायरेक्ट देव समोरच दिसतो अशी गर्दी वगैरे असं देव दिसत नाही वगैरे नाही, पूर्ण पायापासून देव दिसतो तिथं.
मुखदर्शन करतांना का?
हो.
हम्म.
आणि अजिबातच गर्दी नसती आणि कोणी तुम्हाला सरका म्हणत नाही काय म्हणत नाही पटकन आपण आपण जाऊन उभारलं एक पाच मिनटं देवाला बघितल तरी पण छान वाटतं.
हम्म.
तेच आता सध्या तरी सगळीकडे आता वारीचच चालूय शाळेतन वाऱ्या वगैरे निघ त्यात आमच्या इथे जवळच शाळा आहे ना एक. तिथली आज सकाळी दिंडी निघाली होती. म त्याच्यावरून मला आठवलं, मी पण त्याच शाळेत होते ना लहानपणी. तिसरी चौथी पर्यंत. हो मी तिसरी चौथी परें पहिली पर्यंत होत तिथं सातवीपर्यंत च ई शाळा ती मी पहिली पण केली हा पहिली केली इथं. नंतर माझी शाळा बदलले पण पहिलीपर्यंतचे दिवस थोडेसे आठवले. की मी जेवायला घरी येत होते बाकी सगळेजण तिथं डबा आणून जेवत होते.
जवळच आहे का घरापासून?
हा खूपच जवळ इथून शाळा पण दिसते एवढं जवळच म्हणजे एक तीन चार घरं सोडली की शाळाच असते.
हा हा ह.
मला शाळेत दबा घेऊन जायला आवडत नव्हतं म्हणजे असं कोण शेअरिंग वगैरे त्या गोष्टी मला जास्त त आवडत नाही आता आता मी शिकले जस दुसरी शाळा वगैरे बदलले मग थोडीशी ही लांब होती मग डबा वगैरे घेऊन चालल्यापासून थोडसं शिकले पण मी. आधी मला आवडत नव्हतं कोण माझ्या डबां खाल्लेलं किंवा मी इथ कुणा डब्यात हात घालून खाल्लेलं मला स्वतःलाच आवडत नव्हतं.
मग शाळा जवळ होती मग शाळा बर बसू वाटत होत घरी आपल्या शाळेत?
हा. मित्र मैत्रिणी भरपूर सगळे शिक्षक ओळखीचे कारण कसं शेजारी शाळा असल्यामुंळ. रोजची ओळख.
हां हां.
मम्मी पण जाता येता त्यांच्याशी बोलायची शिक्षकांची त्यामुळे ओळखीचेच सगळे.
नाही सुरुवातीला कसं च रडतात ना पोरं.
मी शाळेला जायचं म्हणून रडत होते.
हम्म ते पण आहे तसे मग तसच आहे म्हणजे शाळेत जात. पुन्हा नाही कोणी रडले पण म शाळेत ना घ्यायला जर कोणी उशीरा आलं तर मग रडायचे.
हा माझं तसं व्हायचं ती दुसरी शाळा बदलली तेव्हा कसं. एकदा मम्मी पप्पांच्या लक्षात नसायचं शाळा लवकर सुटली वगैरे असं. तेव्हा दोन तीन वेळा रडलीय मी.
मग एकदा एक दोनदा असं झालंय की आमचे जे शिपाई काका होते त्यांनी घरी जाऊन सोडलं मला. त्या क्षणी पण कोणीच आलं नव्हतं घ्यायला त्या दिवशी हॅलो हॅलो!